हॅलो हॅलो.
बोल ना.
काय चालूय.
काय नाही बघ वा.
नष्ट झाला नाही.
झाला मस्त झा हम्.
काय चालय मग अजून.
काय ना पेपर आहे.
हम् हम्.
हम्म गेलतो त दो गेलतो तो. बर घ्याणार म्हणली प्यातो सायस प्याहतो फिजिओलॉजी.
हम्म.
हम्म हा.
हम् हम. स मिश्रीचो कायेत.
वरच्या महिन्यात असल मे बी.
ह.
हमं.
शैक्षणिक मारकस एलच्या.
ज मेन ला मेन लागतो स्टेशनलच पण बर.
हम हम ह.
हम्म हम्म.
किती पे किती मार्कास पेपर असते.
तीस मार्कात असतो पंधरा मेन होतो त्याचा.
हां.
हम्म.
नन पंधरा मीन घिरत कृसमीन कातती नि.
ये आता. हा दोन सेशणचा पंधरा पंधरा पंधराचा मिन पंधरा.
हा अ.
हम्.
अजून काय मग. ना आज सकाळी क्चल होत मॉर्निंग सिशनला.
का?
ना पेपर नंतर म्हणले दुपारी नंतर ग म्ह सेकंड इयरस पेपर येत ना. त्यामु गेटला नाही.
हम्म
हम्म सेकंड इयरचा पेपर आता त्यांना अन्सरी सांगायला गेले त्यामु ग्रुप नंतर घेवा घेवा म्हणडली मॅडम
चाल सेमिस्टर चालू सेशल
सेनिस तरर चालूय त्यांचा लास्ट एकदा हम्म.
ती जा म ती थर्ड डे जाते बरोबर एवढी एकदम जाते त्यांची
हम्म थर्ड इयर हां.
हा हा ह. कसं का ना राय सुोई कशी येते कॉलेज ला हॉस्टेलला आहे.
हऑस्ट्रेलिया हा.
हॉटल जे बी खेवा ठेवाडते ना.
वाढली तीस हजार आणि वीस हजार केली.
अं होकिव तती
हम् आजी सोळा आणि वीस होती आधी आता तीसण वीज झाली.
हम् भरपूर झाले पंचू झाली होटते ना वस सोळा पंचवीस झाली वाटते.
अ हा सोळाची वीस हा आणि वीजची तीस झाली तीस ला एक रुपये का? ह.
हा हा हग टप्प्याटप्प्यान फिबरचे एक दोन भर लागते.
हा आता टप्पची पण बंद झालाता एकदमच भरायच.
हम.
हम्म.
अला मग आवड आहे मग कॉजची टुटपी पंचाळीस आवडते ना. मग ऑस्ट्रेलची फि
तुक वार साईडला हॅलो काय म्हणलं.
कोलेची फि पणचेस वाटते ना.
हम्म त्यात पण काय तर पाच हजार. पाच हजार वाढ केले हो त्यात पण हम्म.
ना ग सगळळे पैश वाडत.
हो.
ह वातावरण चांगलं आहे एकदम
हो आता पाऊस चालेूल म
हो कस म आता म कस वॉट रूम करून बाहेर बत
बघु चालेल रूम बघायला आहे बाय. हम्म.
हम्म बर आणि तिथे कस? रूम प्रश् मॅ सिंगल बघणारो अपार्टमेंट म बघणार.
सिंगल म अपारमेंट म पण सिंगल पण सिंगल. बघणार रूम म्हणजे आपल्या आपल्याला राहाला कोण कायर्. काय त्रास नको कोणाला. आपल्या आपण निवांत राहण्याचा वेगळं.
हां.
हं,
त्याचं काय?
आपल्या आपण का
पण हे पोरासनी कसं पोरा पोरासली फीज बी कमी होते ना.
पण नाही सिंगल असल्याने पण त्याचीच फी सिंगलचीच फी कमी पण असते. त्यात लइ जण चालत फी त्याची, हं.
हं, बराये की आणि हे हॉस्टेल खूप वर्ष म्हणजे
हा. हॉस्टेलला हॅलो, हॉस्टेलला तर तीस ती झाली. तीस. ते आपलं वर कधी एक तुमचं एक बाद अन त्यात पाच हजार असला होता. हे म्हणजे पाच एक हजार ये ते. म वर्षाला मग बारा हजार तेवढ भाड जात माजं रुमचं. बाहेर गेलेवर. मित्र आले तर लगेच पळाले. तरी बरं ना. इकड बारा इकड तीस दर म भरपूर पैसे अस नसलेत, दहा हजारांनी रहा तिथं. तेव्हा राहाच लागतं नी. तेवढं तेवढा पण मेस तेवढ्यात मेस होती आपली महिन्या म्हणजे वर्षाची. तोच हिशोब ठेवला की नाही. म्हणजे एक सतराल तर होईल पूर्ण मेस आपली वर्षाची. महिन्याला एक किती आपलं तीन हजार धरलं. एक सा सहा बारा. कारण,
चोवीस हजार रुठेला होत तरी नेटच. हा? हं. ते तेव पिड क कुत्र बी येतं का?